हॅलो
हा बोल
काय करायलीस आणि मी आत्ता शेतात येऊ
सकाळपासून शेतात होतास काय
सकाळ बसून नाही सकाळी यायचं होतं लवकर
हां
ते कॉलेज मध्ये फॉर्म भरायचा होता ऍडमिशनचा
बर
मग ते मी काल फॉर्म भरलेला त्यात फक्त माझं सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलेलं
बर
ते कॉलेज पशी गेलो नेट कॅफे पाशी
हा
तिथं ते विचारल त्यांना सर्टिफिकेट राहिली म्हणून ते म्हणले तुझा फॉर्म अपलोड झाला आता सरांना जाऊन विचार म्हटली
बर
कॉलेज मध्ये गेलो सरांना विचारायचं म्हणलो सर कुणी कड आहेत तेच माहित नाहीत
हाय.
सरांना हुड क बसलो. वीस मिनिट इकडेच तिकडे फिराल तो. त्यानंतर ना मग स्टाफरूम मध्ये परत गेल्यावर सर आलेलं होतं
हा बरं.
त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं सर माझं अस फॉर्म भरला मी आणि सर्टिफिकेट कोर्सच सर्टिफिकेट टाकलेलं नाही म्हणलो
बस
सर म्हणलं आता तुझा फॉर्म अपलोड झाला त्यामुळे काही चेंज करता येत नाही म्हणलं सर
बर.
मग काय आता. थर्ड इयरच्या ॲडमिशनच्या वेळेस आत्ता ह्या वर्षी जो कोर्स घेणार त्याचं सर्टिफिकेट आणि मागच्या वर्षीचं सर्टिफिकेट दोन्ही एकदमच टाक म्हणले
बरं.
ते झालं तिथन घरात गेलो
हा.
घरात गेल्यावर डब्बा वगैरे घेतला आणि यायचं म्हणलो.
हा.
परत एका मित्राचा फोन आला त्याचा फॉर्म भरायचा होता.
ते जाम भरा गेलस
होय. घरात नाही निघलेलो तेवढ्यात त्याचा फोन आला. ये म्हणून कॉलेज पशी तिथे गेलो त्याचा फॉर्म भरला.
हा.
तिथनं खाली स्टॉप पशी जातानाच गाडी दिसली, मध्ये गाडीत बसलो आणि आलो.
घरी गेला नायस.
घरी नाही डबा वगैरे. ते घेऊनच निघलेलो.
हा हा.
जे शेतात यायलाच निघलेलं तेवढ्यात. त्याचा फोन आला. असं असं हे हाय भरायचा ये म्हटलं.
हा.
ते भरून शेतात येत होतो. हो ते अथर्वआणी श्रेयश माहित हाय
अच्छा अच्छा हा.
त्यांचा फोन. अतरया शिरर
हा.
त्याचा फोन आला ते म्हणला फॉर्म भरायचाय. तिकड कोल्हापूरकडे येऊ. काय हे तू इकडे येणार आहेस अस विचारालता.
हा
मी म्हणलो मि शेतात येणार आहे त आल्या व भरूया म्हटल तुझा
हा
मी इथ आल्यावर त्याला फोन केला. ते आलं त्याचा फॉर्म भरायचं होता त्याच सर्टिफिकेट त्याला घावत नव्हत. ते घरात जाऊन हुडकत बसल तोपर्यंत श्रेयसचा फॉर्म भरून काढला.
हा
नंतर याचा सर्टिफिकेट घाल्ल्यावर फॉर्म भरला आहेचा
सगळ्यांचं का फोनच करालीस का सकाळपासन
तेच चालु आहे. शेतात यायला मला अडीच वाजले. बाराला यायचं होतं. ते अडीच वाजले.
चार्जेस ठेवला असतास तर आत्तापर्यंत झालं असत.
होय. नेट कॅफेेत मर्धा चार्जेस ऐंशी रुपये घेतात.
ह तेवढं झालच की हा हा
आणि काय तिथन मग तेला म्हणलो शेतात सोड
हा
शेतात आलो
हा
डायरेक्ट विहिरी पशीच गेलो ते म्हणलं चालू करू नकोस थांब जरा पवतो मी
कोण
ये आतरया हा शिऱ्या पण होत. ते म्हणलं आत्ता नाही बाबा घरात आहे. केस वगैरे ओली बघितली की वरडणार वगैरे म्हंटल
हा
म आणि इकडची गांधीनगरची दोन, तीन मुलं आलेली होतीत पवायला.
हा.
ती पण उत्तरलीत मग
बर.